हॅलो येतो हो बोला माझ्याकडनं लगेच लागलं गेला
हो ना मी लावते लागतच नव्हता
सांगितलं मी ऍपवरच गेली बसली मग म्हटलं परत समोरच्याचा कॉल असच जातो ना मग
हो ना मी तर लगेच आधी कॉल करून लगेच त्याच्यावर जाते पण मगाशी पण माझ बऱ्याच म्हणजे ए आउट गोइंग जातच नाहीये माझं इनकमिंगच
हो का हा मग थो थोड्या वेळ म्हणजे आजच होतय ना असं
आजच होतय पण एकही कॉल माझ्याकडून जातच नाहीये काय होतय प्रॉब्लेम काय माहिती?
काय माहिती माझं पण त्या दिवशी असंच व्हायचं अहो मग नंतर मग मी थांबूनच घेतलं हो येणारे याची आणि जाणार न्हवते ह
ह काय म्हणताय बर आहे तब्येत वगैरे
झाला का चहा पाणी झालं तुमचा नाही नाशिक मध्ये मासंगी म्हणून गाव आहे नाशिक पासन दहा अकरा किलोमीटर असल हुं हुं
काय म्हणताय.
काय नाही घरातलं लग्न आहे तीच धाव पळ चालू आहे आज पुऱ्या होत्या. हुं चुलत नंदेचे लग्न आहे. ऐकोणवीस तारखेला.
सगळे लग्नाचे कार्यक्रम चालू असतील.
हो तेच म धावपळ चालू आहे, म्हणजे आमच्या घरापासन ते चुलत सासू एक किलोमीटर लांब राहत ना मग जाऊन येऊन करावं लागत. काल पुऱ्यांचा भाजायला गेलो आणि आज पुऱ्या करायला गेलो. आत्ताच आलो इतक्यात
साजोऱ्याचा पुऱ्या असतात ना? हा.
हम्म. कोण काही हळद हळद हळद हळदीच्या दिवशी दळतो ना वो.
नाही नाही हळद फोडण्याचा कार्यक्रम?
तो तो पण तो त्याच दिवशी. त्या दिवशी हळद असली ना हो सकाळी फोडायची आणि मग दळायची ती.
आणि मग हळदीचा कार्यक्रम कधी आहे लग्नाच्या आदल्या दिवशी.
हो नाही लग्नाच्या आदल्या दिवशी उद्या मेहंदीचा कार्यक्रम ठेवला आहे त्यांनी. मोठाच ठेवलाय.
आणि मग हळदीच्या दिवशीच तुमच्याकडं हळद फोडण्याचा कार्यक्रम असतो का?
हो सकाळी हळद खोडायची आणि मग आणि ती दळाई ची आणि जी दळलेली दळ हळद असते ना तीच नवरी बरोबर मग देवानला पाया पडायला द्यायची.
आमच्याकडे तो कार्यक्रम आधी चार दिवस करतात ना हळद दळण्याचा आणि मग- घाणा आणि बांगड्या असं म्हणतात ना त्याला. घाणा घाणा घालणे आणि बांगड्या भरणे तो एक दिवस ठेवतात चार पाच दिवस आधी.
हम्म.
आणि मग हळ दिच्या दिवशी काही असं दळण्याचा वेण्याचा कार्यकम नसतो डायरेक्ट ना हळदला ते हळद लावण्याचा कार्यक्रमच.
हम्म आमच्याकडे कस घाणा कालच घातला त्यांनी. म्हणजे कालच जात रहून घेतलं आणि मग आम्ही रात्री काय जायला गेलो ना मज जाव लागेल हम्म.
हा तेच ना हळद दळून मग ते ठेवायचे आणि नंतर मग ते हळदीच ते हे अस त ते द्याव लागत ना देवांना पाय पडायला, नवरी बरोबर.
नवरी बरोबर देवाला हम्म.
आता अधिक महिन्यामुळे लेट झालंय ना लग्न.
हा तेच झालं महिनाभर उशीरा आला ना. लग्न बर त्याच्यात पाऊस नाही म्हणून काही वाटत नाही जर पाऊस असत मग. आजूनच मज चिडचिड नको वाटते हो असं कोरडा असं बरं वाटतं.
बरं वाटतं आता पाऊस तसा उशिराच सांगितलाय.
हो ना उशीराच आहे. तिकड पण नाही ना पाऊस?
नाहीये पुण्याला पण नाहीये आज आभाळ वगैरे येतय पण पाऊस नाहीये.
हम्म.
मनीषा मॅडमशी तुमचं बोलणं झालं होतं का?
हो हो झालं होत ना. मनीष या हो त्या मनीषा का आवडे ना
कवडे हो
कवडे हो त्यांच्याशी हो त्यांचा पण फोन येऊन गेलाय मी नेमकीे फोन नेलं नव्हता तिकड कारण गर्दी होती बायांची आप नको फोनच न्यायला नकोय बेनचा फोन मग ते तेच सांगत असतील बहुतेक हो ह
त्यांनीच मला नंबर दिला म्हणे त्या त आाईंना करून बघ होईल म्हणे ह आ मही बेस्ट फ्रेड आहे
हो बेस्ट फ्रेंड झालो आ्ही खरच
काय बाकी कुठपर्यंत आधी य लग्नाच्या
हा काय होते लग्न लग्न न थकल्यासारखं होतं माणसाला आज पुऱ्यात आज दिवसभर उभं उभं होतं तिथं
पुऱ्यांचा कार्यक्रम सकाळीच झाला असेल ना मग
अ हा सगळे आमचे इथ पण बोलत होते रात्रीच ठेवायचं का म्हटलंय नको नक दिवसच बरं आहे आपल्याकडे
हो ना कारण दिवसात ते उरकून जात रात्रीचा खूप उशीर होतो परत दुसऱ्या दिवशी
आणि झोप झाली तर बरी नाही तर निसम कस तरी वाट
हो ना
तरी पण आता दडयला ज गेलो ना तर कंप्लीट बारा वाजणारे घरी यायला आज राात्री हम्.
बाकी खरेदी वगैरे सगळं आटोपलं.
बाकी झाला चहा पाणी त्यां नाही एवढं लवकर नाही कर.
नाही जेवण माझं तीन वाजता झालंय.
काय आज उशार झाला का रोजच.
नाही रोजच अडीच तीन वाजताच जेवायला. आणि आज जरा फोन हा सकाळी नाश्ता करते लवकर. साडे आठ नऊ ला त्याच्यानंतर जेवण. थोडं उशीरच असतं पण हेच आता हे फोन घेऊन बसलेय ना लावायला.
हा हा
त्यामुळे थोडा उशीिराच झाला आज.
म्हणजे तुम्ही आजच आजच टास्क करायला. सुरवात केली का म्हणजे आज.
नाही मी आहे ना शुक्रवारी झालं माझ पण मला. टास्कच येत नव्हते.
हा
मग ते सकाळी मी मोबाईल ओपन केलाते दिसायला लागलं मला टास्क म तेव्हापासून. सुरवात के आणि आधी ट्रान्स्क्रिप्शन करून घेतलं.
हम
हम्म आ फोन तर करायला सुरु केले तर ते पाच कॉल मी लावते लावते लागतच नव्हते. ते बऱ्याच जणांचा असच प्रॉब्लेम येत होता काय सांगते काय कळत नाही.
रेंजचा प्रॉब्लेम आहे का तुमच.
नाही नाही रेंज फुल आहे
ह मग काय असं होतंय
हा बराच मी दुपारी पण तुमचा ट्राय केला होता फोन. म्हणजे आधी र हा मी तुम्हाला कॉल केला होता साधा कॉल आधी
हा हा हो हो आले तुम्ही तीन मिस कॉल आहे तुमचेच आहे का म ते?
हो त्र्याण्व प
हो हो मी आल्या आल्या बघितलं पण म्हंटलं थोड्या वेळ पडू. कबरं लागली होती.
म्हटल आधी साधा कॉल करून सांगावं लागतं ना या म्हणून. त्याच्यासाठी करत हो ते आणि ते नंतर मग दुसऱ्या मग मैत्रिणीला लावत होते. तर तिचं पण तेच दाखवत होत की काही तरी इश
हम्म हम्म हम्म.
कॉल चा काही तरी प्रोब्लेम येतो आहे.
हा ते तेच म तुम्हाला सांगते ठेवला होता काल नेला होता आज नाही नेला. बायका जास्त असता ना ओ म्हंटलं नको. नाही आणि आता कार्यक्रमात गेल्यावर नाही करता येत. हम्म. म या घरीच ठेवला आता भरपूर फोन आलेले बहिणीचे आले ये. परत मनीषा ताईंचा पण आलाय दोनदा आले मनीषा ताई चे मग करते नाशिक हो नाशिक पासून हो तेच ना.
हा हा.
कधी नाशिकला येता का नाही.
नाशिक.
नाशिकला आहे ना माझे आहे नाशिक मध्ये
पण येणं काही हो झालं नाही आता खूप वर्ष लग्नाच्या आधी आलेली आहे.
अरे बापरे! लग्नाच्या आधी आले.
हा आता व लग्न झाल्यावर वीस वर्षापासून आता काही प नाशिकला येणच झालेलं नाहीये.
बाप. बापरे बापरे मग तुम्ही आता आल्यावर तुम्हाला ओळखू येणार नाही का हे नाशिक आहे का काय? खूप खूप चेंज झालय.
हा. माझे चुलते ना आर्मीत होते ना, तेव्हा ते कॅम्प ला राहत होते.
हम्म. हा माहिती माहिती ना भगूर माहितीये.
हा भगूर कॅम्प ला राहत होते, तेव्हा आलेलो त्यांच्याकडे.
अच्छा.
त्याच्यानंतर आता तेही एक्सपायर झालेत पण चुलती आहे ते दुसरीकडे शिफ्ट झालेत राहायला. फ्लॅट वगैरे घेऊन दुसरीकडें राहायला गेलेत. हम् आता येन काय होत आता हे सगळं मुलांचे कॉलेज क्लास चालू आहेत ना.
हव.
बाकी ठीक आहे तुमच्याशी बोलून छान वाटलं. करूया परत कॉल. हा. अजून काय म्हणताय बाकी?
बाकी काही नाही आता करू चा हा अजून ना मी सकाळचे भांडे पण तशीच ठेवले होते मग ते भांडे घासायचे अजून
ठीक आहे मग तुम्ही कधी परत फ्री झाले की करा कॉल परत.
नाही तसं आहे माझ्याकडे वेळ मी परत एकदा करून बघू का तुम्हाला लागतो का? तुम्ही करून बघता बर हो मग साधा कॉल कर सांगा मला ह लावा म लगेच लागतो का बघा
लागते का हा बघते मी लगेच ट्राय करते हो ठीक आहे ओके बाय
बाय बाय
हा
ह हम ह